हॅलो!
हॅलो! हॅलो आवाज येतोय काय? हॅलो!
येतोय.
आवाज यायलाय माझा? हा हा. आता संध्याकाळ जरी
हो हो चालेल हालू नकोस तिथंचवा हे रेंज क्लिअर आहे
काय म्हणतीस?
नाही खेळ हवी होती तू फ्री आहे का? काय?
हो आहे फ्री बोल ना काय झालं
उती अ तर मला तू थोड खेम्याची म्हणजे मटन खेम्या. चींकेवत रेसिपी सांगू शकतियस आता.
वा वा मी सांगू शकते पण असा का आजग आज अचानक कसा कसा बेत बनलाय काय पाहूने येणार आहे का आपला असंच करणार आहेस तू.
अऍक्च्युली काय झालय माहिती आहे काय म्हणजे माझ्या मावशीच्या मुलगीच लग्न झालंय मग प्रथमच माझे दाजी जेवायला येणार आहेत ना. घरी आहे मग कायतर स्पेशल बनवायला पाहिजे
हा हा मटन खिमा कर मग चालेल त्यांना मटन किमा आणि त्याच्यासोबत आळणीभात बनवलेस तरी चालेल.
हो म्हणजे छान लागेल म्हणजे कॉम्बिनेशन छान आहे ना. ओके मग मला तू दोन्हीची पण रेसिपी
हा हा सांगते की म्हणजे आ आता मटन आणणार, मटन पण आणणार खिमा पण आणणार ना? तुम्ही मग जे मटण शिजतंय ना आमटी साठी त्यातलं जे पाणी अळणी भातासाठी वापरणार आहे आणि मट मटन खिमा खिमा मटन खिमाच कर काय म्हणजे लई भारी होईल. काय कर? खिमा घेऊन यायचं दुकानातून खिमा आणताना पण मांडीचा आणायचा. आणि त्याच्यात त्यांना जरा सांग त्यांना जरा सांगायचं की, असं म्हणजे जास्त चरबी वगैरे काय घालू नका असं आणि ते पूर्ण बारीक करून देतात ते दुकानदार. आणि तो घरी आण लास की त्याला स्वच्छ धुवायचे पाण्यानं दोन- तीन वेळा आणि जरा ती दुकान एकदम बारीक असल्यामुळं वाहून जात. घालवशील सगळं. त्यामुळं व्यवस्थित धू हा चाळणी टाक आणि त्याला मॅरिनेशन ला थोडसं मीठ मीठ लाव आणि थोडसं हळद हळद आणि मीठ लावून त्याला चोडून एक पाच एक अर्धा तास काही आपण म्हणजे तयारी करूच पर्यंत होतय मग ठेवायचं तसच त्याला. मगं आता एकदम सोप रेसीपी आम्ही असच बनवतो बघ सांगते तुला काय कर कुकर मध्ये बनवतय कुकर मध्ये. बवलीस तरी चालते किवा भांड्यात बनवलीस.
नाही कुकर मध्ये इझी होईल ना गं कुकर मध्ये.
चालेल कुकरमध्ये कर किंवा भांड्यामध्ये कर भांड्यामध्ये तुला अंदाज येईल पाण्याचा तुला किती किमा अस हे करायचंय. नाही तर खूप जास्त पाणी झालं ना त्या. ती ग्रेवी लागते मग काय करायचं अ एक पहिला मी तुला मसाला सांगते यांचा कसा बनवायचा. अ. ओल खोबरं घे किंवा वाळेल घे म्हणजे तुझकडे जे अवेलेबल अ त आहे म्हणजे आत तुझ्याकडे उपलब्ध आहे ते घे थोडस खोबर आणि कोकोनट कीस पण चालतोय ना ते नवीन बाजारामध्ये आलाय बघ तो पण घेतलीस तरी चालतो हम्म अग. खरं मी प्रेफरन्स कर ओलं खोबरच घे की ह आणि त्यामध्ये थोडस ती थोडस तीळ टाकायचं जिरं आपण जो मटणाला मसाला करतोय ना कांदा वगैरे आणि आलं लसूण मिर सॉरी आपलं कोथिंबीर हे सगळा मसाला थो गॅस वर गरम करायचा जरा आणि मिक्सर ला लावायचा
हा.
म्हणजे जस आपण मटणाला मसाला करतोय आमटीसाठी करायचा बनवायचा. आणि बारीक कांदा कापायचा चार पाच कांदे काप टमॅटो दोन तीन काप दोन काप टॅमॅटो दोन काप आणि म्हणजे टोमट असलं की दही जरा कमी घलायं किं लिंबू कमी घाल म्हणे तू दही घलसले दही घल किंवा लंबू घल नसले लिंबू घाल तुझ्यावर आहे हा मग. कांदा घाल टोमॅटो घालायचं त्याच्या आधी तुला सांगते ते तेल किंवा बटर युज कर मग तेचा तमालपत्र आणि खडे खडे मसाले टाक.
बरं.
खडे मसाल टकलीस की कांदा टाक कांदा भज परत मग त्यानंतर टमॅटो टाक बारी
अ क कांदा य तो क्रिस्पी भाजायचा काय नॉर्मल म्हणजे फक्त कलर चेंज हो इस पर्यंत
अ क्रिस्पी भाजू शकतीस किंवा कलर चेंज होसपर्यंत आपण नॉर्मल भाजतो तसच भाज कि खूप पण असं ख्रिस ती नको. आणि टमॅटो टमॅटो टाकलीस टमॅटो चांगला भाजली की तो पूर्ण मसाला टाक आपण जो बनवलाय तो चांगल हलव त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे त्याच्यामध्ये गरम मसाला मटण मसाला आणि आपली लाल तिखट दोन तीन चमचे टाकायचं थोडसं मीठ टाकायचं आणि पूर्ण हलवायचं तेल सुटूपर्यंत परत एकदा भाजायचं ह्याला. मग ह्याच्यामध्ये एक चमचा किंवा दोन चम तू दही टाकू शकतीस. ग्रेवी मध्ये म तुला जर दही नको असेल त दही खात नसशील तर मग तू अ लिंबू आरदा लिंबू पीळ.
हा.
उफ! आणू दही आणि लिंबू जर पिळणार दही पण टाकणार लिंबू पण टाकणार असलीस तर लक्षात घ्यायचं दही फार आंबट नसावं. आणि जर आंबट दही असेल तर मग लिंबू टाकू नकोस. असं कर. आणि चांगलं हालव. तेल सुटूस पर्यंत परत एकदा आणि मसाला त्याचा तयार झाला वास त एकदम सुगंधीत याला ना शिजलेला मसाल्याचा आणी मक त्यो अ खिमा टाक. खायच त्यामध्ये धुतलेला पण होत ना मग खिमा टाक ऐक ज चांगलं पर त्याला एकदा झा ठेव. आणि जर कुकरला लावणार असलीस तर काय कर तरी पण असं वर तेन ठेव. आणि दोन, तीन त्या म्हणजे पाहीजे तस मसाल्यातच खिमा जरा एक, दहा, पंधरा मिनिट शिजू दे. त्याला आपोआप पाणी सुटते. आणि ते च्यामध्ये गरम पाणी घालायचं. आणि गरम पाणी बेतानच घालायचं म्हणजे थोडं थोडं टाकायचं जास्त असं फास म्हणजे लय जास्त पाणी टाकायचं नाही.
हा म्हणजे अंदाजानुसार थोडं, थोडं, थोडं.
व्हायला पाहिजे अस टायचं पन जास्त टाकलीस की मग ती आमटी होणार आणि ते अजिबात चांगलं लागणार नाही मग आणि त्यानुसार टाका आणि जर कुकरला लावले चार पाच सहा शिट्ट्या दे म्हणजे होऊन जाईल. गरम गरम तर कर हे पण झालं आणि हे ह्याच पण हे पावासोबत प पणदे आणि
हे कशासोबत खायचं म्हंटलीस आता.
पावासोबत पण छान लागते अगं
ओके म्हणजे टेस्टी अ तू रेसिपी सांगितल्यानंतर तोंडाला पाणी झालं म्हणजे पाणी आलं छान वाटली रेसिपी.
हा मला तर खूप खवाव आता तुला खरं सांगायचं म्हणजे.
सिरियसली म्हणजे एकदम बेस्ट वाटली. एकदम सिम्पल होणारी फटाफ होणारी आरे जास्त लोड पण नई जास्त काय म्हणजे काय काय यु म्हणजे युज पण करा.
आ युज करायचं नाही. जेवढ तू जास्त मसाले वगैरे टाकशील कने तेवढं काय एवढं बरोबर थोडक्यात आवरायलाचं म्हणजे. थोडक्यात
हो म्हणजे फटाफट होणारी हे रेसी रसिी म्हणजे मला तर तू बोललीस नाही. मी तुला बोललेल की पाहुणे येणार आहे. तर त्यांना असं वाटत की टेस्टी पण होईल. चमचमत पण होईल आणि फटाफट पण होईल. आणि कमी वेळेत आणि म्हणजे वेळ पण कमी घेईल आणि जास्त म्हणजे काही ऍड पण करायचं नाहीे. ह्याच्यात
तुला नेवी विचारतील कुठल्या हॉटेल मधून मागवली तर कोणी बनवली.
बनवली हो हो सिरियसली तेव्हा मी तुझं नाव सांगिन. तुमच्या हॉटेलमधून
ह चालेल की सांग म्हणस. तर आधी छान आणि ह्याची पण अग खूप सोपे आळणी भात करायचा झाला ना आता तू म्हजे मटण आणल्या पण जेव्हा मटन किंवा चिकन आणणार होती आणि ते आपण शिजव बरोबर आहे कां? आणि म्हणजे हे गुडतात म्हणजे शिजवतोय का शिजवताना काय करतय आपण थोडस कांदा टाकतोय हळद टाकतोय आणि मटण टाकतोय आणि जर कोथिंबीर टाकतोय आणि हा गरम पाणी ओतून शिजवते त्याला म्हणजे ते जो अर कसते तो अळणीचा अर्क असतो की नाही तो पण भातात वापरणार आहे अळणी भात एकदम सोपा आहे अळणी भातासाठी फक्त इंद्रायणी तांदूळ वापरायचं थोडस चिक
हा वापरायचं नाही का वापरायचं?
इंद्रायनी तांदूळ वापर.
हा.
आवाज येतोय न्हव?
हो हो येतोय की हा बोल ना,
हा इंद्रायणी तांदूळ वापरायचं मग काय करायचं माहिताय काय अ तेल टाक तेलमध्ये तेलात खडे मसाले टाकायचे म्हणजे अ तमाल
हा जे आपले असतील हा लवंग
ते तुला खडे म्हणल्यावर माहितीयेत ते खडे मसा त्याले सगळे टाकायचे त्यात. दालचिनी वगैरे चक्रीफूल मिरं. आणि तम मग हे सगळं टाकलेस ना मग. त्याच्यामध्ये जि जिरं पण महत्त्वाचं आहे जिरं पण टाकायचं त्यामध्ये कोथिंबीर थोडीशी टाकायची. आन जो आपण राईस घेतलाय ना तो राईस टाकायचा. धुवून टाकायचा स्वच्छ राईस आणि तेलामध्ये चांगलं भाजायचं ते खडे मसाले, बरोबर आणि त्याच्या मजी लक्षात ठेवा, आता काय करायचं. आपण जे काय अं, पाणी ओतणार आहे की नाही आपण आता, तिथं पाणी ओ यचं नाही. ते अळणी अळणी भाताचं, आता मटणाचं ते अळणी आहे की नाही, अळणी पाणी ते इथं भाताला, ते इथंच पाणी ओतायचं आणि ते पाणी, त्या पाण्यात भात शिजवायचा त्यो आणि थोडसं म टणाचे तुकडे घ्यायचे पण त्याला असं पूर्ण पीस त्याचे वेगळेवेगळं काढून म्हणजे चुरडायचं त्याला. कळतंय? हा पूर्ण पण सुट्टे करायचं नई. त्यामध्ये टाकायचे. आणि पूर्ण एकदा हलवायचं आणि, आणि तुला लागेल तसं थोडं गरम पाणी घालू शकते तू. मीठ घाल झाक. तुझा अळणी भात एक पंधरा ते वीस मिनिटात शिजेल आणि गॅस मोठा कर, उकळी येवू पर्यंत. आणि एक उकळी आली ना पूर्ण गॅस बंद कर आणि एक दहा पंधरा मिनिटात शिजू दे. आणि झाला. काही अवघड नाहीये.
एकदम मस्त मस्त रेसिपी मला असं, त्या अळणी भातात तू सांगितल्यानंतर तोंडाला पाणी सुटलं. हे दोन कॉम्बीनेशन मी करेन. खायला घालेन आणि काय म्हणजे काय कॉमेंट येतंय आमच्या दाजींचं दिदींचं ते तुला नक्की सांगेन मी.
हो हो, नक्की सांग.
छान वाटली. थँक्यू मला रेसिपी सांगितली.
थँक यू कर आणि मला कॉल कर किंवा फोटो पाठव. आणि मला रिव्हू मात्र नक्की दे, मला काय झालंय कसं झाले हे नक्की सांग आणि तुला काय वाटलं तर मला कॉल कर. चालेल ठेवू?
हो हो ठेव. बाय